हा बोल
जरा मोठ्या ना बोल
हॅलो
हॅलो
आवाज येते काय
हाय ते बोल
काय का रालीस
काय नाही बघ बसले काय दुकान दुकानात वळ नो बडली र
हा हा जी परीक्षा दल तू
हो माहतीय घे मला म्हणूनच फोन करत नाही देवी तुला
अरे दोन महिन्या परी काही अभ्यास झालेला नाही.
हा.
जरा का ह का तुझ्या कड टिप्स.
बघ पहिली गोष्ट म्हणजे कसय. प्रेशर घेऊ नकोस. कि नाही झालं तर काय होणार
बर.
असं पण कसा विषयय हाय. असं पण तू करणारच आहे तसं बंद करणारच आहे.
होयच की.
प्रेशर घेतला तर तू जे येत आहे ते सोडून जे येत नाही त्यावर लक्ष
हा.
मग आता तुला माहित आहे कि आपल्याला करायचं तर हाय. बरोबर आहे. मग कुठल्या गोष्टीवर लक्ष देईल जे आता तुला करायचा आहे. आणि जे करायच. त्यावरच फोकस ठेव.
हा
आणि बाकीचा विचार करू नकोस, की नाही झालं तर काय होईल किंवा म्हणजे असं जर काही झालंच नाही. तर परत एकदाटेम्पट द्याय लागल. हे सगळं डोक्यातन विचार काढून टाक. आता एकाच गोष्टीवर लक्ष दे. की तुला आता हे करा यच आहे आणि तू हे करणार आहेस.
बर.
ते चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे कसं करता येईल
आवाज जायलाय तुझा. कमी आहे जास्त व्हालाय.
हा हा थांबा जरा दुकानात बाहेर येतो थांब. आता आमच्या दुकानाचपण कस आहे बघ
हा.
गिराईक दर वेळेलाच येईल असं नाय.
बर.
जास सीझन असतोय लग्नाचा किंवा काहीतरी कार्यक्रमाचा त्यावेेळेला बघ कस येतय.
हा.
असच परीक्षेच पण असतय. परीक्षेच्या आधी किती किती पण वेळ असु दे, अभ्यास व्हित नाय पण परीक्षे च्या आधी ताल थोडेसेच दिवस राहिलेले असतात झाला असं वाटते की आता अभ्यास होणार नाही
बर
एवढ्या वेळेत, आता हे ठराविक वेळ आहे
बर
तेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकते हे आपल्याला माहित असतय.
हम्म
पण त्यावेळेला अभ्यास होत नाही आपला
ज्या वेळेला- तुला हे कळते की आता होणार नाही-
बर.
पण वेळ वाया घालवलाय. त्यावेेळेला तो अभ्यास कराय चालू होतेस खरा आणि त्यावेेळेलाच अभ्यास होते. असं असते.
अरे ते झालं जरीे पण होईल पण पण एवढा कवर कवा करू त्याही लागला तरी.
हे बघ मी सांगू का तुला दोन विषय प्रॅक्टिकल राता आणि दोन विषय- रेल बरोबर. दोन विषयाची जी प्रॅक्टिकलची थिरीये. ते मुळात अस- त्या वेळी करत जा जाल- तू झोपून उटलेस किंवा- ज्या वेळेला तू फ्रेश आहेस
बरं.
त्या दिवसात तुझा जवर अभ्यास होत नाय तोवर झोप नकोस.
हा.
दिवसात झोपपाचा प्रयत्न करू नकोस.
हा नाही झोपत नाही सोड हा
कारण दोनच महिन्यात आता तोकड बरोबर-
होओइसकी-
जे करणार त्यावर सगळं डिपेंड आहे.
होय.
ते झालं कि मग- दिवसभर झोपलास तरी काय विषय नाय बरोबर आहे. मग करायच काय आता थेरीचा जो विषय आहे त्याला जरा असं लक्ष द्याव लागते बरोबर हाय?
ते द्यायलाच पाहिजे.
समजून घ्या लागणार एखादी कन्सेप्ट अशीच काय? किंवा ह अस का होते. ते करण्यापेक्षा क नाही तू काय कर की एखाद इमॅजिन कर की एखादी गोष्ट खरोखरच तू सॉल्व करालीस
हा.
त्यासाठी तुला काय काय करावं लागणार जे मी काय म्हणाले माहितेय का
हां.
दुकानात जाऊन की एखादं पदार्थ आहे आता समज एखादं हलवायच दुकान आहे.
बर.
बेकरी आहे बरोबर
हा
मग तू वहीत ना ज्ञान घ्यालेस कणी कि ब्रेड कसा बनवाचा बिस्किट कस बनवायचं त्या ऐवजी कसं बनणवतात ते डायरेक्ट जाऊन बघितलासं तर तुला जास्त चांगलं येणार त्याव कोण कुठला पण आणि कोणता पण जरी प्रश्न आला तरी तू सॉल्व करू शकतोस तू बरोबर आहे?
ल्यालं
हा आता तुला ह्यात सीए च काय करायचं? आता तू स्वतः जाऊन करू शकत नाहीस बरोबर आहे अ असं काय तर प्रॉब्लेम आणं ज्याचं उत्तर तूयाकडं आत्ता आहे.
हा
कणंया तू उत्तरच वाचणार म त्या उत्त तराला प्रॉब्लेम क्रिएट कर आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व कर त्याच्या मुळं तूला थेरी पाठ करायची किंवा वेगळी अशी नोट्स करून रिव्हजन करायची गरज पडत नायं कारण तू प्रॉब्लेम सॉल्व केलास तुला माहितीय की ते प्रॉब्लेम सॉल्व करताना काय काय कराय लागल! काय काय नाही कराय लागलं बरोबर आहे.
होय.
त्या गोष्टीची माहिती घे की या असं का का नाही
हा हा.
असंच केल्यानंतर का ती गोष्ट होत्या
हा.
बरोबर आहे हे जर का केलास तर तुझी थेअरी फास्ट होईल तुला रिव्हजनची जास्त करून गरज लागणार नाही
बरं.
आणि ज्या वेळेला तुला असं वाटतयं किवा आता कंटाळाला त्यावेळेला जी गणित तस्तात. किंवा जे अकाउंट असत जे सॉल करा लागतात त्यावेळे ती कर त्यात कसं असते थोडंफार डोकं लावा लागते बरोबर आहे.
होय.
आणि डोकं लावल्यामुळ तुला एकदा इंटरेस्ट चालू झाला त्यात
हम्म.
मग तुला जास्त करून झोप त्याला कंट्रोल होऊ शकते तुझी पण तेच जर हा आणि तेच जर का तू थेरीच कराय लागलास वाचता वाचता तुला झोप येऊ शकता किंवा जरी तू नोट्स काढायला लागलास तरी तुला झोप येऊ शकता बरोबर
होय.
पण असं गणित करताना होत ना ऍक्च्युल मध्ये ज सोडत असतेस तू त्यात मुरतेस आणि ते गणित तू सॉल्व करतेस बरोबर आहे.
हा.
विषय कध येतोय ज्याला तुला एखादी कन्सेप्ट कळत नाही त्याला कंटाळते ते त्या वेेळेला काय करायचं तेच गणित बघून सॉल्व करायच किंवा ते जी एक कन्सेप्ट आहे किशी पाहिजे जास्त करून आप आपल्याला काय होते एखादी गोष्ट नाही आली की आपल्याला कंटाळते
हा.
आणि ती गोष्ट आपल्याला अवघड वाटायला लागते बरोबर आहे जस आपल्याला विहार सरतात.
हा.
त्यांनी सांगितलेला आटवते का तुला? तीन ब्याच. ब्याच ह्या उघडणा
हा.
एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नाय कारण तुमचं त्याला लक्ष नसतय आणि त्यामुळं तुम्हाला ते गणित सॉल्व होत नाही त्यामुळं तुम्हाला ते गणित अवघड वाटते. आणि इत कन्सेप्ट शिकायला तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लाग त्या त्यामुळे ती कन्सेप्ट तुम्हाला मनातन शिकू वाटत ना बरोबर आहे. अ हेच होतय. हा काय?
म्हणल्यालात रे.
हा त्यामुळं हेच आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीला जास्त ताण या लागला ना ती गोष्ट करायला नको वाट
होय जास्त डोक चालवा नको वाटते ना ते एखाद्या गोष्टीत.
बरोबर आ
हा
एकदा तुला डोकं चालवायची सवय झाली का नाई मग बाास आ मग काय तुला गरज नाही कि कशाला भिन्याची वगैरे ते कारण तू एकदा डोक चालवा लागलंस.
हा
तुझ्यासमोर एखाद्या गोष्टी साठी दहा ऑप्शन जर का येत असतील ना तर बास आहे मग. तुला आणि काय गरज नाही म तुला करायची
बर,
एवढं जरी केलास तरी माय मते भरपूर होईल.
बघा गे ट्राय करून बगतो गी आता.
आणि हे लगेच होणार नाही करायगिल्ल्या.
बर.
आता काय कर कि दिवसाच शेड्यूल काढ. आनं त्या प्रमाण जा. ते पूर्ण होणारना.
बर.
पण त्याप्रमाण जागा प्रयत्न कर त्यांना काय होतय की आता काय करू किंवा आता काय करायचं ते चावले वि चार करायला लागत नाय तुझ्याकडे रोडमॅप आ आसतकी तुला काय करायचं आणि त्यानुसार तू जाऊ शक ते बरोबर आ फक्त ज्या वेळेला फ्रेश असतेस त्याला थेरीच कर माझं तर एक सजेशन आहे तुला.
पण येत नाय. काल सोडू मला पॉइंट.
हा
ठीक आहे तसच करतो मी सकाळी थेरी कराची जाधो पाझ्या आसपास झोपी त्या त्या मग गणित गेल तरी चालत
हा आणि परत थेरी करायची झोपायचं झोपायचं झोपायचं नाही असं म्हणत नाही पण रेस्ट घे झोप नकोस
ते झोप झोपा गेल तरी आहे ना मला सो दुपारची चोक
हा
तेचा काहीषय नाही फ तेवढस कंटा कंटा आल्या जरा असं मग गंत करायला पाहिजे
त्याच्याऐवजी मी काय म्हणते थोडी एक्सरसाइज कर कारण तू दिवसभर बसूनच असतेस बरोबर
ह
थोडी एक्सरसाइज केला अस की परत थोडा ब्रेक घेईल का तर पाणी वगैरे पि चालायला वगैरे जा त्यानंतर परत ऊन थेरी कर त्यानंतर मग परत तुला झोपल त्यावेला एक त्याला झोप पण ते अशी येते का नाही कि तू पडलस तरी तुला झोप लागते बरोबर आहे
एवढं मेंदू चालल्या नंतर ये ना की
हा मग त्या तू अर्धा तास जरी झोपलस तरी भरपूर असते त खूपच डडीपली झोप लागते ना त्या आपल्याला
हा
त्या वेळेला अर्धा तास जरी झोपलास तरी बास होते तुला आणि त्यानंतर काय मग परत उठलास की थेरी करायची कारण तो थोडाफार फ्रेश झालेला असते म्हणजे कायदरमध्येध्ये ऍक्टिव्हटी किलीस नाही तो
हा
थेरेकर परत गणितकर असं एक्सचेंज करत राहिला तर तुला कंटाळ पण येणार नाही कारण तू एका विषयावर नसतेस
हा हा हा वा
बाकीला म तू करशीलच अ
ठीक आहे फॉलो करून बघतोय काय ते ब त तुला सांगतोय झालं तर चांगलंच आहेय ह काय काय विषय नतात
एकच गोष्ट आहे बघ कोणती तर गोष्ट करायला कोणतीही म्हणते नुसत अभ्यासातलीच नाही तुझ्या खऱ्या आयुष्यात लिवन
हा.
करायला जर का जास्त डोकं जालवं लागत असेल जास्त ताण येत असेल जास्त मेहनत घ्यावी लागत असेल. त्या करायला तुला त्रास होणार आणि ती मनात ना तुला करायला नको असे वाटणार त केला अस चकत होणारा
केल्यानंतर म्हणझे भारी फिलिंग येणार ती विषयष असणारी
नाही ते सगळं सोड पण ते करायसाठी जे तुला तुझ्या मनाला तोडा लागणार का नाही?
हा म्हणजे वळवा लागणार आहे करण्यासाठी
नाही मग तुझसाठी काय जाऊं पडणार
बर बर ठीक आहे.
हा हा
चालते ठिवू काय, काय तर लागलं तर आणि फोन करतो.
ठिक आहे, ठेवतो.